हां व
हम् ही वाली करते करते हि घरा वाटलं लागते कीं माहित
हं हं म्हणजे का बरं?
आता तू आपण पहिला बोला ना कर -कर, मी, तिथेच जाऊन बसली होती, ति बोली काय ग हिचा कॉल येतय की नाही बोली, नाय आमच्या सारखा इश्यू झाला परत
अच्छा अच्छा अच्छा हं हं
अगं मी आता काय झालं, ती हां दुसरी पण एक फ्रेंड होती ना, तिचा मला मेसेज आला, बोलते आहेस का? त मनल आहे, म्हणजे तुझ्या आधी तू नव्हते तर, मग तिने मला ती बोलते तू कर मग मला कॉल मी करते, मग मी लावायला गेली तर आपल्या मगाशी कॉल कट झाला पहा एक?
हा हा
हा, तो आता तो डायरेक्ट तस तर सबमिट नाही झाला ना, कारण सबमिटचा ऑप्शनच गेला. तर आता लागतच नव्हतं तिला, तर असं दाखवत होत की, आधी शिवतीला कॉल करा मगच तुमचा कॉल लागेल. आता तुला जर जेव्हा कॉल, हा हो हो, तस झालं हा, आता मग तिला लागत तिला तू कर मला, मग मी नंतर तुझ्याशी झाल्यावर मग कंप्लीट करून टाकेन, मग हा झाला की मी तुला पाच मिनटाने करेन. एकच झालं आताशी, ती मला मागत होती श्रुतीचा नंबर दे येल मी तिला विचारते, कारण ती अजून पण दुसऱ्या फ्रेंड बरोबर करत होती तो
अच्छा! ना
अच्छा नाही नाही, ते काल तर झालं कमप्लीट आमचं. हम्म ती असेल फ्री तर सांगशील. हम्म मी तिला जर असेल ना, अगं ती पण कसं आहे, तिचें पण दोन बाल आहेत, एक लहान ये तीन वर्षाच, आणि एक मोठा आहे. म्हणजे आठ वर्षाच, पण मुलांच ह्याच्यात पण ती बीजी असंते, म्हणजे ती असे कंटिन्यू नाही भेटत, आता आपण कसे आज कंटिन्यू केले कॉल
हो
हा, ते तिचे कधीतरी एक दोन कॉल होऊन जातात. आता ती सकालपासून नव्हती, ती आत्ताशी आली तर ती बोलत होती तर मी बोलली आधी, मला हिच्याबरोबर, तर कोण नव्हतं तर बोलली कर. आणि बोले श्रुती बरोबर होऊन जाऊ दे, मग तुला करेन बोले मी. हा, ती बोलत होती, हा, मग तेच ना हा, मग ती बोलली मी, आता मी बोलली, तु मला केलंय ना सध्या, आता माझ्यारोबरच कम्प्लीट कर मग मी श्रुतीला विचारून तुला नंबर दे, मग कन्फ्युज होऊन जातो ग हा म, पण मग तेच ना, मग कन्फ्युज होतो ना आपण, इकडे एक, तिकडे एक, तिकडे एक. मला तर कन्फ्युजन व्हायला झालं, म्हणून मघाशी तुला बघितलं मी मी त्याच आवरात बसली, त्याला झोपवलं, झोपवलं आणि तो म्हणतो मला झोप आलीये. तर मी त्याच्या साईडला झोपली, तर मला झोपच लागली नाही,
हो हो, होऊन जातय तस कधी कधी, माझे सोबत पण होते.
हो, मला झोप लागली, मग नंतर मी बघितलं मेसेज मग मी म्हणाल मेसेज करून ठेवते हिला.
हा, मग मी दुसऱ्याच कामात होते, आता मग मोबाईल बघितला तर
हम्म. झालं का चहा वगैरे?
चहा वगैरे नाही ग, आता हे लोक आल्यानंतरच पिऊ, सात वाजता चहा होता आमचा.
बापरे! चार वाजता लागतो, म्हणजे आई आज सासू सासरा अस
हा हा, घरी कोणी नाही राहात, तर मग मी एकटी साठी अशी बनवत वगैरे नाही, एखादी वेळेस पाऊस वगैरे चांगला सुर अस की मूड झाला की बनवते, नाहीतर नाही बनवत मी एकटीसाठी.
नाही, मी आता बनवेन थोड्या वेळाने बनवेन, त्यांना पण देईन. तो झोपलाय आज, तो नाही झोपत दुपारी पण ला चांग काय, झोप तो झोपला का? एकदा, हो मगाशीच मेसेज केले ना, की झोपलाय म्हणून हा. पण बरं आहे ना, की लेट उटून पण दुपारी झोप होते छान.
हो, म्हणजे कधी होते कधी नाही.
लहान मुलांच तस पण झोपल्या तर आपल्याला पण बरं वाटतं की तो पण फ्रेश दिसतो आणि नस चेडचेड सुरूतात म आणि नाही तर चिडचिड सुरू राहतेय बघा. ते पण चिडतात ना म्हणजे झ
झाली बरोबर कि मुलं पण चिडचिड करतात.
ह. तु नाही झोपत का दुपारी? मी कधी कधीच झोपते, झोप लागली तर नाहीतर असं कंटिन्यू म्हणजे डेली नाही झोपत. हा हा मि पण. मी झोपते पण मला जर तीन वाजतापर्य आमचं प्रॉपर चारला उटायला लागत ना आता मी काही आता मला काहीच काम नव्हतंता तर मी इकडे पळ तिकडे जाऊ हे करत चालूच आहे माझं मग मी थोडीशी झोपते कधी-कधी नाही लागली तर नाही झोपत पण झोपतेच. शक्यता्, सकाळी लवकर उठावं लागतं ना.
किती वाजता उठते तू?
तरी पाऊणे सहा, साडेपाच, सहा पर्यंत उठावं लागतं मला. अच्छा! अच्छा! म्हणजे हा हा त्याच्यासाठी. तरी पण तसं पण आमच्या घरात हायचं तोच टायमिंग स्कूल असो नसो. सहा पर्यंत उठावच लागतस. सगळे आमच्या आजोबाात तर बघेल. साडेपाच नुसता बाहेर आवाज असतो खडखड काय ना काय वाजवतच असत्यात. अच्छा! अ एज झालं तर मग त्या लोकांना कुठे काय झोपे येते जास्त. ज्यांना-ज्यांना लागते हा सासूबांना लागते. उठायची. मग सासूबाईना लागते झोप तशी पण सासऱ्यांना लागत त्यांचं नाहीत बाहेर खुडकुड, खुडकूड चालूच असतं इकडे हे कर, तिकडे ते कर.
अच्छा! मी सकाळी साडेसहा ला उठते म्हणजे रात्री पण आम्हाला खूप वेळ होते झोपायला.
हम्र, बापरे!
हुं खूप लेट होतय.
आ मला, मला पण मला तरी पण काल अकरा वाजलं. तरी पण आम्ही होऊन जातो म्हणजे मी दहा पर्यंत फ्री होऊन जाते. पण झोपता-झोपता आता मुलांच झोप ता झोपता आपलं थोडस हे करता करता हम्म, हम्म.
मग नाही एवढं लवकर म अकरा वाजता तर तरी पण पण उठावच लागतं सकाळी टिफि फिन वगैर असत ना.
हा ते तर आहेच मी साडेसहा ला उठते.
म्हणजे जास्त वेगळं काय देत असेल ना असं आता समझा पावभाजी असेल तर आता किती असतं मग ती प्रत्येक भाजी कट करा हे करा जर मला टाईम भेटल तर हा मग घरा टाईम भेटला तर मी कट वगैरे करून ठेवते संध्याकाळी आदल्या दिवशी नाही भेट तर मग मी हे करून टाकते. म्हणजे, हम्म. आमचं पण, मी कट वगैरे करून ठेवते, म्हणजे भाजीचच तयारी करून ठेवते, म्हणजे उद्या काय घालायचं, मग ते पटकन होऊन जात ना ग. कपडे वगैरे मशीन लावता
हा, कपडे मशीनला लावते.
आमची पण मशीन हाय, पण ना आपल्या इकडे नाही, ह्यांना नाही आवडत मशीनचे, म ते कधी अगं, दोन वर्ष झालं ते तशीच पडले. जर कधी इमर्जन्सी असेल, सगळे
ते सासू सासरे राहले की त्यांचं तसच राहतय, माझी पण मागे सासू आली होती ना ती कपडे म्हणजे, मशीनमध्ये टाकूच नव्हते देत.
हा, आणि स्वतःच्या हाताने धुवायला बघतात, आणि मी मशीन लावले ना तर मग समजा मी जर मला एक्स्ट्रा कपडे असले मीच लावले, तर मग एक्स्ट्रा कपडे आणून देतील मग हे पण म हे बेडशीट लाव मशन पण स्वतःचे नाही, माझ्या हाताने धूवायचे, हे करायचे. ते तुमचे परत हाताने धुवा, बाबांचे परत वाईट राहतात, मग कुठे हा, मग कुठे म, दोन माणसांचे कपडे कुठे मशीनला लावू, त्याच्यापेक्षा मग हाताने धूवायला लाग नाही तर ते स्वतःच स्वतःचे धुतात नाही तर, त्यांना नाही पटलं तर.
हम्म, हम्, हम्म. नाही ग आमच्याकडे तसं नाय, आमच्याकडे आणि म्हणजे, सासरचे पण राहतात तर, सगळे जण आपपले कपडे धुतात म सासू आपले कपडे धुते, असे एकामेकाच्या कपडे धुत नाही.
अरे बापरे, बरं आहे ना पण. हा. हा हा हा.
आपले कपडे धुवून देतात घेतात ते, माझे दिराचे पण तेच करत होते, बघ माझ्या हस्बंडचे वगैरे मी करत होती.
ते बरं आहे ना, माझं आता ते धुन घेत, म्हणजे त्यांना माझं आवडत नाही ना धुतलेलं, तर सुरुवातीला नवीन नंतर मी धुवायचे त्यांना माझं धुवालेल नाही आवडत. मग मग त्यांच ते आता ते धुतात, पण माझ नाही, म्हणजे मग माझ्या मिस्टरांचे माझ्या बाळाचे म मी धुते, पण त्यांना नाही आवडत माझे धूतलेल, बाबांचे वाईट वगैरे राहतात ना हा, आता त्या नंदेकडे होत महिना म्हणजे, त्यांची डिलेव्ही चाते त्यांना कोण नाही ना, त्या पण अशा बाहेर राहतात. त्यांना मदतीला कोणी नव्हतं तर, त्या गेल्या होत्या एक महिने, मग इकडे मग त्या इकडे होते मी तर मग मी वा्हाईट कपडे बाबांचे धुवायचे, मग ते आल्यावर परत बाबांचे व्हाईट कपडे धुत नाही बोलतात, तुला निघत नाही बाबांचे, मग बोली धुवा तुम्ही आपले मी पण जास्त मग मेहनत नाही घेत हा, जास्त व्हाईट मेहनत नाही घेत, मला माहिती आहे, आल्यावर धुणारच आहेत परत त्याच्यापेक्षा त्यांनीच धुतलेलं बरं
हा, माझी सासू होती मागे, ते वॉशिंग मशीनच वगैरे करत होत ते मी तेव्हा प्रेग्नेंट होती त्या टाइमला, मग
आपले कपडे वगैरे यांचे पण धुवून घेत मग ते राहिले तर हम्! आता बिल तरी याता काय करू म्हणा आम्ही? आम्हाला एवढं लक? अजची लोकं थोडा जास्तच विचार कर
लिणार नाही तर काय? मशीन लावू आपण सगळे एवढे इलेक्ट्रिक वस्तू युज करू तर
आता त आता पण एवढं होऊन जातं, म्हणजे आता थोडं चाललंय तर त्यानुसार पण बदलायला पाहिजे, पण नाही बदलत.
नाही बदलत माझ्या घरी, म्हणजे माझ्या लग्नाला गिफ्ट आली ये मशीन, वॉशिंग मशीन ति तशीच राहते पडली, कोणी युज नाही करत, आता-आता माझ्या दिराचं लग्न झालं तर ती एकाद वेळेस अशी लावून टाकते, नाहीतर ती पडलीच आहे त-तीन वर्ष झाली आता.
बाप, रे मग ते खराब होतात नाओ चांगल्या वस्तू.
स्त ना ओ आणि कस कधी-कधी बेडशीट वगैरे ते खूप राहतात ना, ब्लँकेट वगैरे त्यात तरी टाईमला लावा म्हणतो आम्ही, अशे ते रेग्युलर कपड्यांना नाही पण, ते तशे पण नाही युज करायला बघत.
मी पण ना आता त्या महिना्भर नव्हते ना, मग मला कधी बेडशीट धुवायला लागायचे, मोठे-मोठे टॉवेल असतात आणि पॅन्ट आता ह्या लोकांचे ते पॅन्ट वगैरे असतात, ते नाही जमत ना कधी-कधी हात म मी लावून देते, एकटी असलेला म मी लावून देते.
पाण्याचा टायमिंग असतो, तर मग आपल्याला कसं त्या टायमिंगला कधी-कधी दुसरे काम राहतात ना, मग कशे करणार आहॊत आपण म्हणून मग ते, मशीनच बरी पडते मला.
मग ते बरं पडत, आपलं.
हम्म.
आणि बाळाच्या ह्याच्यात ते होऊन जात, त ते तर लागतच कारण टायमिंग, हां.
अरे स्टार्टिंग-स्टार्टिंगला कसं व्हायचं, म्हणजे अ माझं बाळ एकदम छोटं होतं, तेव्हा पाच सहा महिन्याच आणि इथे एकच तास, सकाळी एक तास पाणी सायंकाळी एक तास, तर जेव्हा साय सकाळी पाणी यायचं तेव्हा मी भांडे, स्वयंपाक वगैरे माझं व्हायचं.
धुवायचं? हां हां.
आणि मग कपडे राहून जायचे, तर ते रात्री मी सातला करत होती हं हं.
त्रे
हं माझ्या हजबंडला वाटलं असेल तर, मग त्यांनी घेऊनच दिली डायरेक्ट मला मशीन, घे बाबा युज कर म्हणून.
हं बरोबर ना, आपल्याला पण म आता सातला मग नंतर परत लहान बाळाचे पण कपडे असतात, ते आवरता- आवरत सगळं. म त्याच्यापेक्षा घेऊन दिलेलं बरं. मला पण आहे मी, आता कोण नसेल ना. कोण नसले की युज करते, तर काल मी बरेच कपडे काढले होते. म्हणजे सगळे गेले, हे लवकरच गेले, बरेच कपडे होते, म-मी टाकले मशीनला. त्यांना बोले लावते मी, ते बोले लाव, तर त्यांचं काय ना ते बोलतात लाव म्हणून
हा आपल्या हजबंड लोकांचं तेवढं काही नसतय, भीती सासु साजऱ्यांचीच असते.
ते बोलतात, तर म मी बोलते हा मी लावेन-लावेन असे बोलतात, ते बोलतात तरी पण आई असल्यावर पण लाव पण ते मला आई कायला लागतं, ब ह्यांना काय म मि नको आपल्यालाच बतात
हम्म.
मग काय बोलता आजून?
हं, पण म काही नाही झालं तुझं चाय वगैरे झाला का, मग सायंकाळचं?
आता, घईन आता. आता चहा वगैरे देऊन येईन, मग-मग परत माझ्या करल, मग तेव्हा एक कॉल झाला की मग, होऊन जाईल आपला.
हा हा चाली तिच्या कडून
मग म मी तिला सांगेल अंकिताला त्या की तुला फ्री असशील तर श्रुतीला मॅसेज कर. तुमचे पण थोडेफार कॉल झाले तरी होऊन जाईल ना? हा तुम्ही कॉल करणार आहे का? नाय आता मी चहा देणार आहे चहा वगैरे झाल्यावर परत तुलाच करेन आणि मग तिजं तिला तिला जर टाइम असल ती आता परत गेली. तिचं असंच असतं. आता सकाळपासून ती नव्हती तिला असं नाही टाइम भेटत. ती बोलते अगं मुलांच्या ह्याच्यात मला जमतच नाय. त मी बोलली कस तरी वीस तरी कम्प्लीट कर पण तिचेे जेवढे कॉल झालेत ना ते सगळे व्यवस्थित झाले सगळ्यांबरोबर असं झालं म्हणजे तिने एकदम प्रॉपर सगळ्यांना दहा दहा असे नाही केले, कुणाला दोन कुणाला चार अशे केलेत पण जेवढे पण झाले ते सगळे हा. पण तेवढे पण झालेय ते सगळे चांगले झालेेत म्हणजे तिथं नेटवर्क वगैरे स्ट्रँग आहे तिथे. पण आपले व्यवस्थित झाले सगळे आता तोच एक मगाशी काय झालं काय माहित इशू तोच एक कॉल त फोर मिनिट दाखवतात माझ्या ह्याच्यात
हा माझ्या याच्यात फोर काई फोर समथिंग काय दाखवत होते आता माहिती नाही अजून मी बघित